येत हम्. ऐकना आता जेव्हा मला ना सगळे डोळ्या समोर आले सगळे पोरपोर खेळत होते. आणि नेमकं ते ना माघून कोणा तरी आवाज आला. त्यांनी ना महालक्ष्मीचे दागिने घेऊन घेतले. महालक्ष्मी माझ्या हातात होती. त्यांच अस मंगळसूत्र वगैरे सगळं असं पुढे माझ्या ताटातच महालक्ष्मी तिचे मुकुट पुढेच मांडलेलं होत ते सगळ नेले आणि कोणतरी लेडीज बोलली की आपल्याला हेच पाहिजे होते. आणि पूर्ण मी एकदम दचकून उठले एवढंच स्वप्न बघितलं. मी ना आठ दिवस झाले मग आम्ही दोघे ना साखरपुडा झाल्यानंतर दत्त मंदिरात गेलो होतो. मग आम्ही दत्त मंदिरांच्या पायऱ्यांवर बसलो होतो.
मग. मी हेना असं सांगतो म्हटलं, माझ्या ना स्वप्नामध्ये काहीतरी जुना वाडा आला होता. म्हटलं ग्रीन कलर होता. आतमधन हॅलोजोन लाईट लावलेलं होत, आणि ना ती आजी होती म्हट त्यांना सेम आपल्या आजीनं सारख्या दिसत होत्या. म्हटलं चष्मा लावलेल माई सासूची सासू.
हम्म हम् हम्.
म्हटलो मी मी असं मला नाही माहित ना गं त्याचं होत्या, असं मग मी असं बोली म्हटलं त्या आजी पण बसलेल्या. तर म्हटलं कोपऱ्यात. असं पटप्पाच हे होत. ओटा होता म्हंटलं आणि एक साईडला असे डबे वगैरे लावले होते. असे स्क्वेर डबे लावले होते ते. तिकडे एक ओट्याजवळ त्या खाली बसल्या होत्या. तिथेच माठ पण ठेवलेला होता. आणि एक, खालीना बसून विळीवर काहीतरी कापत होत्या. चिरत होत्या म्हटलं ते वांगे बटाटे असं काहीतरी होतं. आणि म्हटलं एक अशी मांडी घालून बसली होती म्हटलं एक पाय. म्हणजे पूर्वीच्या बायका कशी बसायचे ना, सेम तशा बसल्या होत्या. मग ते म्हणे अजून काय काय बघितलं, म्हटलं तुम्ही पण होते मम्मी होती. म्हटलं मम्मी मम्मी होती फक्त, आणि तुम्ही पोरपोर होते. म्हटलं तुम्ही होते विकी दादा. त्यांचा लहना भाऊ अमित दादा एवढंच होते. म्हटलं मग काय झालं. म्हणल माझ्या हातात महालक्ष्मी होते तुम्ही सगळे एकदम छोटे छोटे दिसत होते. म्हणजे मी एकदम हाय म्हणजे सा सहा साडे सहा फुट ची दिसत होती म्हटलं मी. आणि माझ्या हात मुकट ये, आणि तुम्ही एकदम छोटे. छोटीशी दिसायची म्हटलं मला, म्हणजे जसं काय तर म्हणजे पिक्चर मध्येच बघते की काय. एवढे लहान होतं. ते म्हणजे आपण सेकंड फ्लोरवररने एखाद्या, फर्स्ट फ्लोरने एखाद्या माणसाला कसं बघू ना ग्राउंड फ्लोरच्या. तेवढा तेवढ्या हाईटमध्ये दिसत होते म्हटलं मला.
काय झालं. म्हटलं कोणते ना लेडीज आली. म्हटलं तिने सगळे दागिने घेऊन घेतले आणि म्हणे, आम्हाला हेच पाहिजे होतं.
असं बोलीन. घेऊन गेली. आणि ठीक आहे यांनी सगळ्यांनी इग्नोर केलं. मग आलं गौरी गणपती मगं आता दागिने. काय झालेले अर्धे दागिने ठेवले. दिलेच नाही दागिने.
हम्म.
म्हणजे दिले म्हणजे, त्यांनी रिक्वेस्ट केली मग दिले आणि गणपती झाल्यानंतर. त्या नाही आहे सगळे दागिने आणि, म्हणे आम्ही देणारच नाही आमचे दागिने म्हणे हे.
हम.
मग तेव्हा सगळ्यांना कळलं की, माझा स्वप्नाचा अर्थ काय होत.
हं हं अं.
म्हणजे जी लेडी सांगत होती ना, मागून की आम्हाला हेच पाहिजे होतं. तर ती लेडी ना तीच होती.
कि तिला दागिने पाहिजे होते. लहाने काकाने परत ये दिलेच नाही दागिने सेम येकझ्याट दागिने आम्ही त्या वर्षापासून बनवत गेलो. तिघं भाऊ हा प्रत्येक वर्षी तीन दागिने तयार व्हायचे. नाही कोणामध्येच नाही. तुला तर मी त्या दिवशी बोलीच.
म्हणजे हा म्हणजे अजून पण नाही. का म्हणजे आता समजा, महालक्ष्मी येत मग त्यांचं. म्हणजे त्यांना कधी असं. हे असं सगळं हे केल्याचं त्यांना, कधी भेटलं नाही का गं वाईट अनुभव.
हम्म भेटलाय ना. भेटलाय मग ते काय करतात पहिल्या वर्षी. तर नाहीच आले ते डायरेक्ट बोले आम्ही येणारच नाही. आम्ही पाय ठेवणार नाही, दुसऱ्या वर्षी आले आणि दर्शन घेऊन चाले गेले. प्रसाद घेतला नाही काय नाही त्याचं ते फराळ बनवलं होतं. त्यांनी देवी पुुढे मांडलं, साई संगीत आले नमस्कार. केलं. फराळ मांडला आणि गेले पहिल्या वर्षी तेनी. कार दिला मग फटका कारण, कि त्या नागं नवसाच्या आहेत. त्या आहे दीडशे दोनशे वर्षापूर्वीच्या, आणि कोणीही नवस मागितला ना. दीड ते दोन वर्षाच्या आत तो, नवस कम्प्लीट होतो म्हणजे होतोच. आजपर्यंत असं अगं. आता बायका येतात ना, कोणी कोणी दर्शनांना आता लास्ट टाईम ये ना. अ कोणी. तरी ना घोंगरू लहान मु ते, आपण बघ दत्त मंदिरात ब जे असे. टाळ्या वाजवताना अंग अ अंगठी सारखे घुंगरू ये. हा कोणीतरी ते येऊन चढवले. एकदा चांदीचा पाळणा पण येऊन ठेवला, चांदीचा कुरफुडा पण ठेवला होता. एकदम छोटासा छोटासा चांदीचा पाळणा पण ठेवला होता. म्हणजे प्रत्येकाचे नवस गुप्त असत बरं का हे. कोणी सांगत पण नाही की, आम्ही नवस मागितलाय कामाचा नवस. पूर्ण झालंय आणि देवी पण ऑटोमॅटिक ना. तेव्हा काय करतात माहितीय का घरातले जे लोक असतात ना. ते आजूबाजूला कोणीच नसतं. जेव्हा हे दान करतात ना, तेव्हा कोणीच नसतं कोणा कोणाचाचं लक्षात येत नाही की, कोणी दिलेलं आहे हे. आजपर्यंत कळलं नाही की तुम पाळणा कोणी ठेवला होता, आणि तो खुळखुळा कोणी ठेवला होता. आजपर्यंत नाही कळलं.
बापरे.
म्हणून तर या गोष्टी असं एं एवढ्या नवसाच्या आहेत ना, खूप म्हणजे हे असतं. लोकं आता म्हणजे, माझ्या नंदेचं पण एक तिच्या हजबंडच मित्र ये. तर तिचं लग्न जमत नव्हतं. तो या वर्षी आला नवस मागितला. आणि चार महिन्यात त्याचं लग्न जमलं. म्हणजे पहिली मुलगी बघायला गेला. आणि लगेच आवडली हो सांगितली एकदम क्विक. एकदम क्वीक म्हणजे, तुला सांगते काय आपलं किती ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टो सप्टेंबर मध्ये होते वाटतं महालक्ष्मी लास्ट टाईम. सप्टेंबर मध्ये आला आणि डिसेंबर लग्नं झा म्हणजे बघून प्रोग्राम झाला. लग्नही झालं डिसेंबरमध्ये. लगेच लग्न झालं. दोन तीन महिन्यातच हो, फार नवसाच्या आहेत आगं. यावेेळेस इकडे असलं ना हा, यावेेळेस इकडे असले ना तू मग तू ये नक्की दर्शनाला.
हो नक्कीे येईन.
हम्म. हम हा हम. हा दुधू आता आला ना तो. हम हम झोप नाही लागत ये त्याला.
मग घेना झोपायला जवळ घेशील तर झोपे
केलं घेतलं त्याला जवळ.
हा तेच ना.
हा बाकी अजून.
बाकी काय नाही गं, मग ते आज मला. स्थिती खूप खराब होते. आता उद्यापासून ते आत्या तेन येतील.
हम्म कायं नाही. उद्यापासून एकदम काय हां.
गोष्ट होती आम्ही स्कूलमधून आलो.
हां.
स्कूल मधून आलो आणि ति अण. पियाला किती वेळा सांगितलं. नको हात लावत जाऊ बाई त्याला नको हात लावत जाऊ. तिने आता प्रेमाने काल तो, नेमका मोहितच्या कडेवर होता. तिने त्याला ओढलं. तर लगेच मोहित तिच्यावर जोरात खेकसला. खेकसला म हो आणि मी तर घराच्या बाहेरच. मग तिला मग मी तिला म्हटलं, तुला कळतं का जाना म्हटलं वॉशरूमला मी फ तर एवढंच बोले मी माझीच. माझी पोरगी माझ्यापासून लांब पळते. मामाला लटक. मग मी पण. ऊन झोपून घेत लून घेतलं. म्हटलं. ठीक आहे. म्हटलं जा नको येवू माझ्या जवळ. मग तरी मी एकदम नॉर्मल होत माझ्या डोक्यातही काही नाही काही नाही अ मी. तिला म्हटलं ठीक आहे जा म्हटलं, काही प्रॉब्लेम नाही जर तुला मामा मामींकड जाय ते बाहेर चालले होते. तर ते मामाकडे हट्ट करत होते, मला पण यायचं. तुमच्या बरोबर यांनी काही न्हेल नाही. मग ठीक आहे मोब तर ते निघून गेले. मग मी फक्तं. हॉलमध्ये गेले. माझ्या पप्पाला म्हणतो, तुला काय आक कल आहे आन तुला काय कळतं का. त्या पोरीवर खेकसत राहतो. ती बेदरून चाली आण तुझं काय हे. लागले ना माझ्यावर ओरडायला मग, मी तिच्यावर चिडले म्हटलं मी. मी बोली का तुला मी रागवलं का, मी चिडली का तुझ्यावर.
हम्म.
त अ मला म्हणे, तुझी त लायकीच म्हणे घराच्या बाहेर धक्के काढून मारे. काढायच्याच लायकीची म्हणतो. म्हटलं हो, बरोबर म्हटलं. द्या म्हटलं काढून, ऍट लिस्ट मी एकदाची ना सुटेन तरी.
तू टेन्शन नाही घ्यायचं. हे बघ, मी तुला याच्या आधी पण सांगितलेलं आहे, तुझ्यात कॅपेबिलिटी आहे. तुझ्यात सगळंच आहे.
काय म्हणणं आहे की, ते कसे, अगं, नाही माझ्या पप्पा डायरेक्ट काय म्हणतात. तुझी एक बाजू लंगडी आहे ना, मग तू त्याला लटकून राहा. मग तू काहीही सहन कर त्याचं.
कशाला?
का सहन करू मी? कशासाठी सहन करू?
मग, चूक तुझी नाहीये.
म्हणजे, परवा पण काय झालं, अग ती सारखं काय करते. आता एकदा पण टीन तुला सांगितलं का? म्हणे वसु रडत होत आ तर त्या टियाने कानावर हात ठेवलेला.
हो सांगितलं.
ते झालंय. अ हा, तेव्हा पण, तेव्हा पण काही नाही ना रोज त्या सगळ्यांसमोर तो चिडतो. कि नाही, तू हात नाय लावायच, तू हे नाही करायच. तेव्हा तुम्ही काही बोलत नाही. तेव्हा पण मी सर्व मोबाईल मध्ये डायव्हर्ट होऊन जाते. नको मी चिडले मी एकदम, मी हायपर झाली तर, मग माझा आवाज कंट्रोल मध्ये नसतो. मी म्हणते जाऊ दे, माझ्यावर वेळ आहे ना, म्हणून. हे होतं. मी जेव्हा इग्नोर करते तुम्हाला वाटतं का मी मूर्ख आहे का? मला काय कळत नाही का? तुम कोण माझ्या लेकराशीं केव्हा कसं वागताय? आं.
आता, आमी तुला तेव्हा पन तुला समजून सांगितलं, आपल्याकडे फक्त देवा सब पर्याय.
काल, परवा पण सकाळी एकादशीच्या दिवशी पण न सकाळी मम्मीने बस मला याला आंघोळीला घेतलं ते म टिया ने वसूच्या अंगावर पाणी टाकलं. हे लगेच लागले ओरडायला. मला. टीया नाही सांगतला ना तुम्हाला, मग वासूच्या अंगावर तो घाबर पुढे हे होईल, ते होईल, बघा. ठीक आहे. तू तू पोराच्या काळजीने हे केलं, ठीक आहे. म दुसऱ्यांदा परत खेकसले तेव्हा पण ठीक आहे. मग मम्मी म्हणे, नाही घाबरत तो. त्याला उलट आवडत, पाण्यावरून तर मग म्हणे मी ओली होईल. म्हणजे तिला फक्त ते, तिच्यावर ओढायचं होतं. म्हणजे मी ओली होईल म्हणे मग, तो जर नाही घाबरत तर. हा, मग मी याला काय समजायचं? तरी माझ्या आईच्या तोंडातून एक शब्द नाही. तरी मी ऐकून घेतलं. गप्प बसली. मरु दे म्हटलं. काय उपटलं एकादवशी एकादशीच्या दिवशी भाचीवर ओरडून काय पुण्य घेत ते-ठीके. मरू दे, सोडून दिल मी आणि मग आज काय मायला म्हणजे एवढंस मग मी आज फक्त ना टीयाला घ्यायला जाताना ते सांगित तल जस्ट, कि अस अस झालंय तुम्हाला वाट त तसंय की, माझ्या लक्षात येत नाही, मी इग्नोर करते, मग माझ्या पप्पांना आता काय मग आता काय झालंय, ती कसं, मस्त सगळ्यांशी हसून हसून, आता सगळ्यांशी नाही बोलत. ती पप्पांनी काही बोललं पप्पांनी मम्मीवर जोक केला आओ मोठमोठ्याने हसायचं, मग अस अस झालं, रेस्पॉन्स द्यायचा ना? म आता सासर्‍याला गोड लागायला लागलय. मंग आता सासर्‍याला सुनेबद्दल ऐकवत नाही. ह, म्हणजे तुम्ही तिच्यासाठी मला नेहमीच झालं, मला चार पाच वर्ष व्हायला आले देवेनी यां तर हे नेहमीच झालंय. कि त तिच्यासाठी तुम्ही मला एवढं दुखवता पण नेहमी दुखव त एकदा आई दुखवते एकदा बाप दुखवतो. सगळ्यांच तदुखवून झालंय मला फक्त तिच् राहते. माहितेय वाटतं आओ
इतकुला
शेवटी तुम्हाला तेी फायद्यासाठी आणि हे काय म्हणतात माहिती का? तो एक दोन वर्षाचा होऊन गेला ना पोरग की हे एकत्र म्हणजे सेपरेट